हॅलो.
हॅलो.
हा बोला काय म्हणताय कुठे जाताय फिरायला?
फिरायला अजून तरी काही ठरलं नाही पण गेल्या वेळी कसं झालं दिवाळीमध्ये असं आमचं अचानक ठरलं. फिरायला जायचं म्हणजे दिवाळीच्या हं. सहल अशी नक्की नव्हती काढायची पण कसं झालं. घरातल्यांचं अचानक प्लॅनिंग झालं. आणि आता दिवाळीच्या मध्ये कसं सगळ्यांना सुट्ट्या असतात ना आपल्याला. म्हणजे आपल्या म्हणजे मुलांना सुट्टी असते शाळेला आपल्याला काम. गावासाठी म्हणजे जॉबवर पण आपल्याला सुट्टी मिळते.
अच्छा.
त्यामुळे आम्ही म्हटलं आता. ह्यावेळी कुठेतरी एक असं तीर्थक्षेत्र पाहायला जाऊया म्हंटलं सगळं.
त्यामुळे आम्ही का हा त्यामुळे आम्ही काय ठरवलो घरातले असे मी. अं माझी मुलं परत माझी आई मम्मी. आणि माझा भाऊ आणि आमचे काका काकी एक. काय हे अ म्हणजे जरा. खूप वयस्कर हाय ते चुलत आहेत. चुलत अ काका काकू आणि एकटी त्या आमच्या काकूंची बहीण एक. मग त्यांच वय झालंय ना खूप मग त्यांची खूप इच्छा होती. आम्हाला असं तीर्थक्षेत्री. परत आता म्हणजे जसं वय वाढलं की परत त्यांना जाता येणार नाही ना. म ह्या वेळीही हा. इथं इकडं असं पर्यटन स्थळी फेरण्यापेक्षा ना आपण सगळे एकत्र अशी. पूर्ण फॅमिली मिळून आपण तीर्थक्षेत्राला जाऊया असे म्हणत होते ते. आणि आमच्या काकी वो म्हणजे आमच्या चुलत काकू आहेत. ना त्यांचे बहीण आहे ना ते अ म्हणजे आस जरा. अ त्यांना डोळ्याला दिसायचं कमी आलंय त्यांना शुगर बीपी वगैरे आहे त्यामुळ.
मग ते काय म्हणाले आम्हाला. माझी एवढी इच्छा आहे मला घेऊन चला मम्ही असं सगळे मिळून ठरवलं मग ह्यावेळी आ''--'' आपण शेखरजीला जायचं म्हंटल होय ह्याच्या. अ म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये. जास्त करून तीर्थक्षेत्र वगैरे असं असलं ना तर. लांचा प्रवास असला की तिकडच जाऊया म्हणा त्यांची इच्छा होती त्या आमच अचा''--'' चानक ठरल शिखर जिला जायच आम्ही काय केल अस गाडी. गाडी ठरवली अशी मोठी ग आठ नऊ सीटर होईल अशी एवढी आणि आमच्यात एक काका होते ना त्या गाडीत. चालवणारे ते एवढे अशे कॉमेडी करायचे ना. कि कसे कोण खूप. फॉलो करायचे ते असं जरी आम्हाला कोणाला अशी लहान मुलं किंवा आम्ही अशी झोपा लागलो ना. ते आशी मधेच काहीतरी बोलायची कि त्यांची झोपच जायची. मग आम्ही काय केलं असं पहाटेच. दिवाळी झा हा दिवाळीच्या आधीच. अ नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी आम्ही निघालो पहाटे. अ साडे चार. साडेतीन चार वाजता अस घरातून आणि मग. अ तिथून गेलो पहिला आम्ही असं वेरुळला गेलो. म तिथे वेरुळच्या मंदिराचं तिथल्या लेण्यांचं वगैरे दर्शन घेत असे आदले मधले अशे थोडसा देवदर्शन हे वगैरे करत ना. एक दोन दिवस ताना आम्ही अ शिखर्जी मध्ये पोहोचलो शिखर्जी म्हणजे असं कुठे येतय माहिती का तुम्हाला असं ते ह्याच्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालम ध्ये अ ह्याच्यामध्ये झारखंड झारखंड जे राज्य आहे ना आपलं
हा झारखंड आहे ना हा.
हा तिथे येतं ते झारखंडमध्ये त आम्ही केलो त्यावेळी. आम्ही असं संध्याकाळी वगैरे संध्याकाळी पोहोचलो आम्ही सगळे.
पसं लांबचा प्रवास केलाय म्हणायचं आहे ना.
हो खूप लांब आहे ते.
तेव्हा तुम्ही अ गाडीने कसं गं प्रवास केला कारण तुम्ही जर तुमची गाडी घेऊन गेला असेल तर तुम्हाला मधी
हो हो संध्याकाळ झाली ना संध्याकाळ झाली ना असं आम्ही मध्ये थांबत होतो. प रात्री असं कुठ तरी असं हॉटेल किंवा असं धर्मशाळा वगैरे असं बु किंग करून ना तिथे विश्रांती घ्यायची संध्याकाळी असं जेवण वगैरे करून आणि दुसऱ्या दिवशी म पहाटे निघायचं. म्हणजे असं करत हम्म. असं करत आम्हाला तीन दिवस लागले तिथं जायला. आणि तिथे गेल्यानंतर हा तिथे गेल्यानंतर म आम्ही असं एक मो ठेशी धर्मशाळा निवडली राहण्यासाठी म असं हा तिथंं असं एक दोन तीन रूम बुक केले. आमचं सामान म्हणजे आम्ही पाच सहा जसं एक नऊ दहा जण होतो ना त्यामुळे एका खोलीमध्ये असं तीकं चौघ तीकं चौघं अशे करून आणि मुलांनी काय केले त्यांना असं दंगामस्ती करता येणार नाही म्हणून ती त्यांचे त्यांचे एक रूम निवडले ते. त्यामध्ये मुलांनी त्या त्यांच्या रूम मध्ये एक राहिले. आणि आम्ही असं तिथे गेलो त्या दिवशी तिथं सगळं असं आजूबाजूला फिरलो. थोडसा विश्रांती घेऊन आणि तिथं कसं होतय आपल्याला जर तो पर्वत वर चढायचा असेल ना तर असं रात्री नी रात्री निघावं लागतं.
अरे बापरे!
मामी आणि
हे पूर्वच
हो आणि तो असं पूर्ण असं जंगल एरिया येतोय ना आदिवासी अन म्हणजे आपण आदिवासी जिल्हा जसा म्हणतो ना तशा टाईप मध्ये येते ते पूर्ण जंगल एरिया येतो. म तिथं दिवस पण खूप लवकर मावळतो साडे पाच पाच साडे पाच वाजले ना अस अंधार पडल्यासार होतय म आम्ही सगळं लवक त्या गेलं त्या दिवशी एक त्या दिवशी विश्रांती घेतली दुसऱ्या दिवशी जर असं इकडं तिकडं फिरून संध्याकाळी लवकर आवरून आम्ही झोपी गेलो परत रात्री अ किती सांगा बारा साडेबारा वाजता असं उठलं आम्ही म आंघोळ हा आंघोळ वगैरे करून सगळं अस आवरलं छानपैकी सगळे आम्ही आणि आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली सर्वांनी
अच्छा
मग रात्री आम्ही त्यावेळी डोंगर चढत, चढत जसं आपण वरती जाऊ ना असं आपल्याला लग लक्षात अंधारामध्ये कनाई असं लक्षात येत नाही आपण किती चढत गेलो किती चालत गेलोय
अे पण अंधारात तुम्ही चढत होता तर बाकीचे लोक पण होती का तुमच्या बरोबर जे बाऊ चढत होते
हो, हो भरपूर, भरपूर जण होते भरपूर जण होते म्हणजे फक्त आम्हीच असं नवतो तिथं अशे आ आजूबाजूला आजूबाजूच्या ह्याच्यावरून जे तिथं आलेली लोकं असतात ना जो अ सगळी एकत्रच बाहेर पडतात कमीत कमी आम्ही ना त्यावेळी असे सगळे मिळून एक शंभर दीडशे लोक झालेलो आजूबाजूचे वगैरे तिथं राहायला जे आलेले ती वरती डोंगर चढण्यासाठी गेलेले
अच्छा मग तुम्हाला तिथली कुठली गोष्ट आवडली चांगली अशी
आम्हाला तिथलं पर्वत आणि पर्वतावर जे वरती एकदम अ सत्तावीस किलोमीटर वरती आहे ते मंदिर पूर्ण डोंगराच्या वर
अरे बापरे म्हणजे खूपच मोठं उंचीवर बांधलंय
आणि तिथे गेल्यानंतर जो तिथला मंदिराचा एरिया आणि जे मंदिराचं जे वातावरण आहे ना ते खूप छान वाटलं आम्हाला एकदा आपण वरती पोहचलो ना तर जो रात्रभर आपल्याला चाललेला थकवा, क्षीण असतय ना ते सगळं निघून जात छान वाटतय आल्हादायक एकदम असं मन प्रसन्न होतय वरती गेलं की
अच्छा
खूप छान वातावरणय आणि खूप असं अ आपण असं काय म्हणतो तिथे गेल्यानंतर असं एक मनाला शांती मिळते एक आत्मिक शांती अशी जी असते ना आपली तशी वाटते
अच्छा हा म्हणजे तुमचा अनुभव खरंच छुप छान वाटतो सगळाच
नाही, नाही खूप छान आणि खूप हॉरेबल पण होता कारण अंधारातून जंगलात तून जायाच अश्या त्या पण आणि
अच्छा म्हणजे भीती पण वाटली तुम्हाला तिथं
खूप भीती वाटत होती काठीत टॉर्च घ्यून अशी काठी वाजवत, वाजवत जायचं कुटं बी जंगलातून कुटलं म्हणजे असं जंगली प्राणी येऊ नये किंवा असं पायाखाली काही येऊ नये अशी भीत, भीत
आणि असं छान पण वाटत असं, असं म्हणजे असं रोमांचक पण वाटत होतं आणि असं भारी वाटत होतं असं म्हणजे त्या आप आपण सांगू शकत नाही शब्दामध्ये
अच्छा, अच्छा
होय बरोबराय ना जी अ काही गोष्टी आपण शब्दात नाय सांगू शकत ते अनुभवायचे असतात प्रत्यक्ष प्रवास करून ते कळलंय
आणि आम्ही पहाटे पोहोचलो ना तिथं वरती त्यावेळी असं अस डोंगराच्या मधून आपण सूर्य कसा उगवतो ना तो सूर्योदयचा पॉईंट आपण ज्यावेळी बघतो ना अस एवढं छान वाटत एका बाजूला असं सूर्य वव उगवत असतोय आण तेज्यावरती असं ते मंद दीर आणि असं बाजूच्या साईडने असे आपले म्हणजे आपण की नाय असं ढगाच्या हेच्या मध्ये अशे मध्ये कुठं उभारलोय का काय आण आपल्या बाजूने ढग जातय का काय असं वाटतंय
अच्छा म्हणजे खूप छान हा तेच ना म्हणजे निसर्ग खूप जवळून एकदम पहायला भेटतोय
खूप
आणि आपण, आणि महत्वाच च, म्हणजे कसं माहितीये का, की तुम्ही आपण आपल्या गाडीनं गेल असल्यामुळ ना, आपल्याला जिथे पाहिजेल तिथं आपण गाडी थांबून, त्या त्या तिथल्या निसर्गाचा आनंद घेऊ शकतोय ना. आणि घेता येतोय आपल्याला.
आपल्याला म्हणजे आपल्या वेळेनुसार थांबता येतं, वेळेनुसार बघता येत.
हम,
ते छान वाटतंय.
हा तेच ना, आपल्या वेळेनुसार.
हम्म, सगळे तिथं असं आम्ही मस्तपैकी फिरलो वरती मंदिरा वगैरे गेलो. अ, आणि इतकं छान असं वाटतय ना. ते असं, म्हणजे असं एका बाजूनं असं पूर्ण जंगल आणि असं आपण असं बघत अस्तुय की आता- आता रस्ता संपेल, मग रस्ता संपेल. पण आपल्याला लक्षात येत नाई, आणि आपण ज्यावेळी प, म्हणजे असं दिवस पूर्ण आपला उगव तो आणि वरती गेल्यानंतर आपण जेवढ बघतो ना तर आपल्याला असं वाटते कि, अरे आपण इतकं चढून वरती आलो. आपण एवढं कसं काय चालतं आलो. असं, आपल्या स्वतःलाचं आश्चर्य वाटतं ते.
कारण मला असं वाटतं की, ते आपलं आपल्यावरचं आपला आपल्यालावर विश्वास असतोयं कि आपण काय करू शकतोयं काय नाही ते. पण नंतर आपणचं आपल्यावर परत संशय घेतो. कि, अरे आपण हे केलं का?
असं कोणतरी सांगतं ते ना, हे एवढं असायं- तसंयं एवढं उंचा, उंच आहे. आपण कसं जाऊ! त्याला असं वाटतं की, नाही मी काही जाऊ शकणार नाही चालू शकणार नाही. किंवा तिथं वरती, आपण असं ट्रेकिंगला वगैरे जातात ना, आपण का शक्यचं नाही आपल्याला असं वाटतंय, आणि ज्या वेळी आपण वरती तिथं पोहोचतो ना. ते एक फीलिंगच वेगळी असते, खूप छान वाटतेय ते.
अच्छा.
ती आमची दिवाळीतली यात्रा ना, खो -म्हणजे असं ट्रिप ना आमची खूप छान म्हणजे छान झाली, अयुष्यभर लक्षात राहण्यासारखी. अगदी अविसर्मनीय क्षण होते त्याच्यात.
अच्छा,
ठीक आहे ना, म आपण बोलू आता नंतरन.
हो.
ओके चला गुड नाइट.
गुड नाईट.